राहिल बोलूनच राहिल.
बर बर.
ह ह भाऊजीच पाचच झाले ना माया तुझ्या शिवाय कोणाला लागून नाही खल तुले बी नवता लागत.
को.
नाही कायमत काून तुला संध्याकाळी लावत होत लागत न्हता लागत ना म्हणून मी माझ्या फोनवरून. मग तुला फोन केला होता तर मग दर्शन म्हणे कि आम्ही दवाखान्यात आलेलो आहे म्हणे त चक्कर सारखं येत होत तर. मग घरी गेल्यावर पाह म्हटलं मग हे तर चालले जाते कामावर मग तुला बी लागतच नव्हत मानमान लागायला गेला तर मग त्याच्यात तूप दवाखान्यात होती मग दर्शनच्या लावला तर दर्शनने बी काही लागतच नव्हता मग काही लावलाच नाही
हा तुझा फोन वाजला त्यावेळेस ते म्हटले ना तर म्हटलं बीपी चेक करत होता मग त्यांना म्हटलं ते म्हलं ते त्याच्यासाठी नंतर मी त्यांना म्हटलं आमी काय देत त म्हटलं हो तिच्यासाठी लावला असेल त मी त भाऊजींचे पुरे करायचे आता भाऊजीचा रास आलेला आहे म्हटलं तर म मने हा का म्हटलं हा म्हटलं तुमचं त माय काही झालं नाही त्यांचा त कॉल करून त्यांना ते आय डी चालू कराव लागल त्यांची ते अकाउंटच ते राधा ताईनी सांगितलं तसं अकाउंट म्हटलं तुमच्या अकाउंटला पैसे कुठे येते तुमची त्याच्यामुळे मग मी त्यांचे काही केले नाही आमचेच माझेच केलेले आमच्या आई बाबाचे आई बाबांचे पण नाही होऊन राहिले कॉल च नाही होऊन राहिले
मी राधाला तेच म्हटलं होत राधाने नाही झालं पाहिजे कॉल मी राधाला आता लावल होत अ आता मी संध्याकाळी स लावत होती तर तुले बी नव्हता लागत म मा्याच्यावर लावन तर मा्याच्यावर बी नव्हतं लागत. तुले बी नवता लागत माय च्या लावून आला तर मायचावर बी नाही लागत राधील फोन लावला आणि म्हटलं बाई कोण कोणाला लागून नाही राहिले मग मग वैशू च मम्मी सांगितलं होतं वैशूच्या याच्यावर ट्राय केलं तर वैशूच दाखवून राहिले की अजून तिनं न हेच नाही केलंय अपडेट म्हणजे तिचं हे नाही झालेलं आहे अजुन ् हम् ह मग आता काय करू मग म्ह राधा मावशील फोन म्हटलं पप्पाचे कसे काय पुरे होतील म्हटलं मग तीस कॉल म्हटलं आज पाच येऊन राहिलं म्हणजे आपल्याला तीस तीस आले तर त्यांना बी तीसच येत अस तन म्हटलं
हा
हा हो ते भाऊजींचे काल काय एक की दोन झालते तू लावलते तेवढेच बस नंतर काही झालेच नाही अ ह एकी दोन मी तेच म्हटले एकी दोन झाले
नाही ती म्हणे दहा मिनिटं पूर्ण पाहिजे म्हणे राधताईम
हा मश लोकनं मोबाईल वर पाहिलं होत तर पाच मिनिटं तीन साडेतीन मिनिटं दाखव प ते युट्यूब
हे पण तेच म्हणत हे पण तेच बोलले मला की असं काही नाही म्हने मी यांना पायथू सांगितलं त्यां तस तर त्यांना बी चेक केलं ते म्हटले की ताई अशी अशी म्हटले नाही की श्लोक न पाहिलं म्हणून तर म्हटलं मग त्याने मी पण पाहिलं तर तसं काही नाही म्हणे
कसं
की दहा मिनिटच बोललं पाहिजे असं काही नाही म्हणे पाच मिनिटाच्या आत
मग पाहिल्या नंतर तर श्लोक बी तेस म्हणे मम्मी असं काही जरुरी नाही ते लोक म्हणलं दहा मिनिटं बोललं पाहिजे आई ग हा
असं काही नाही म्हणे पाच मिनिटं तीन मिनिटं दोन मिनिटं तरी पाहिजे
हम्म हम्म
हे तेच म्हणे पाच मिनिटाच्या वर नाही जास्त काही नि एवडं नाही म्हणे माझेता झाले बी नाही काही इथ पाच मिनिटं नाही दोन मिनट तीन मिनिटं चार मिनिटं एखादा झाला असेल पाच मिनिटाचा नाही तर तीन मिनिट आणि चार मिनिटाचेच झालेले आता काय माहिती काय होतं
मी तेच म्हणणार मा पाच मिनिटांच्या वर नाही झाले मा तीन मिनिट दोन मिनिटात झाले काही काही तर असेच गेली बेल गेली उचलले नाही ते बी मान्य झालेले आहे म्हणजे ते बी त्यांना धरलेले आहे
हम्मम हम्म हम्म
बोलण नाही काही नाही नुसतोच कॉल गेले तर लगेच
हा मग माझ्या तर सकाळ तस झालं एक फुले तसच केलं तर ते तस गिणल्या गेलं आहे आणि एक तुले लागला होता दोन झाले होते हम्मम् नाही ना त्याचांग
अरे देव मला वाटलं की पाच झाले का पण
हम्. कोणाले अगूनच नाही राहिले ना काल तु तुला एकदा लागला त्याच्यानंतर जुलेबी नाही लागला ना.
आमच्या आई बाबांची नाही लागू राहिला आमच्या आई बाबा एककामेकला लावत होते. मी म्हटलं माझ आमच्या चार फि लाून पाहिले नाहीच लागत ते आहे ना की पाया काय झालं म्हटलं आई ते वर होतं आमच्या आपल्याकडून नाहीये त्यां लटलं यांचे झाले ना आपल्या कारने मग ते नाही की पामणे आमच्या मोबाईलला काय झा आपल्या हातात नाहीय ते वरतूनच आहे म्हंटलं माझंही तसच होतं आमचंही तसच होतंय म्हट.
हम्म हम्.
त्यार नाही किथे काय ठीक आहे मण मगलावते.
ह् नाही त्यांना ना ट्राय करून पाहायचं रोज ररोज असं
हा तर ते ड्युटीवर राहतात दिवसभर संध्याकाळी आठ वाजता येतात सव्वा आठ साडेआठ वाजेपर्यंत
म आले की त्यांचे ना नाश्ता खाऊन पिऊन झाले. आवडलं की झोपायचं सकाळी ते फिरायला जातात लवकर
हम्म हम्म.
चार वाजता उरतात. ते फिरयला जातात ते व्यायाम करायला कुठं काय क्लास आहे की काय काय माहिती तिकड जातात ते तिकडून येतात मग साडेसहा सहा वाजता त्याच्या प
क्लास लावला का माॅ.
कायमेट
एवढं शरी एवढं शरीर झालं काय?
हम्म तेच ना मग त्याच्या पुढंच. ह मग काही दोघं जण जातात ते बाबाांना
हमम.
दोघं जण जातात गाडीवर जातात. आमच एवढं नाही झालेलं.
नाही का मग तेवढं झाल्यावरचसन का हम्.
सब का टाइम आता ह उमर मे
हा ते तर आहेाय सगळ्यांचच्टाई ते
राह त्यानी अठ्ठवनिलोणसाठिलो वजन झालं डॉक्टरन कमी करायला लावलं म्हणट बुट के पाहिलेस तर बुडके तू
अ.
मा दिदी मा दिदी आणि ती मम्मी राधा मावशी तुला पण बुटकी आहे म्हटला हा.
हा.
मल पण कमी आहे ते थोडी
हा बरोबर आहे.
हम्म मग दिदी तेच म्हणावे. मला ते वन पीस घातलाता तीन काळा्या कलरचामला घेतलेला. लगना जायस नाही गुडयाच्या लगना जाय.
हम्म हम्म हम्म.
त्याच्यामुळे माझ दिदीती मग हा वन पीस तर रा मा. घातला ना राधा मशील खाली पार लोळत होता म्हणे तो तुला बरोबर होतो.
ह.
मल भुटकी त. हे प्रकाचे दात दात दाबतो दात. शिव मय आला तिकडून इकडं त दोघं खेळू राहिले ना देवघरात येतो चक्र मारायला माय कुठे गेली पाहायला येत जातो पाहून
ह
चक्कर मारूना तोकड अे लिकाय पप्पाच्या मागे लागलात त्याच्या मग पप्पाच्या मागे दारापर्यंत- दा जिण्यापर्यंत निघून गेल तर बाय-
हो माय
हा असंच करते तो त्याच्या मागे उभस रावं लागतं आपलं
हम्म पाहिजे माय कोणा या दिवशी
नाही त्याचे पप्पा उभेच राहतात दरवाजा लावेपर्यंत कारण दरवाजे धपकन लागून जातात.
हम हम
हवा चालू असली की दौराजे धनदन वाचतात.
हा मग बर आहे. नाही बा लक्ष ठेयचं नाही तर मग ते कसं त्याचं बोडगी चेनलं तर अजून
हम्म त्याच्यामुळे मग बा दिदी होती मी होती ते होते सगळेच होतो आम
हम्म
ह् लेबंड झालाय तो आता लेबंड- चबधले बोल तो बळबळ बळबळ करत राहतो द्या घ्या द्या. चला म चला ये वस्तू सांगित काही मागितलं त्या बरोबर कळ समजते, आता वस्तू काही आणायला लावली बर- वर आणून देते.
बरं आहे ना.
बरोबर आणते नाही झेपल्या गेली तर जाऊन उभा तर राहीन त्या वस्तूजवळ.
हम्म
हम्म झेपल्याने गेले उचलल्याने गेले कि उभा राहतो फक्त जाऊन.
बरोबर आहे ना आता का जसा जसा मोठा विनतोसा तसा हे विनतो.
हम्म
हम् कट झाला तर उचलो जो बर नाही तर अजून उचलला नाही तर अजून उपाध
नाही नाही उचललं नाही मी जागीचत लाईट नाही तो वर जागीच आहे आम का झोपणार नाही, तो झोपला झोपला होता, मगाशी सकाळी दहा वाजता लाईट- साडे दहा वाजताच लाईट गेली, सव्वादा साडे दहा ला जोपला तो. थोड्या वेळ झोपला लाईट गेलेली होती, गरम झालं बडबड केली, आवाज आले तिकडचे
पिचर मधे की उठून गेला तो लगेच, उठला त झोपलाच नाही मग आता जा म हम्म आता लाईट येत नाही तुप परंत काही झोप आली जास्त तर झोपील तो, ते पण थोड्या व झोपते मग लाईट नसली की गरम झाले, की उठून झाले हम्म गादीवर तरी हा खिडकी दारं उघडच ठेवतो, मग आम्ही सगळे.
तरी बी पंख्याचे भले पंखा कमी वर का ना असं, पण तर चालू असलं की हवा वाटते ना.
नाही मग काय दार खिडकी लावून घेतली, परदा लावला ना मस्त थंड लागत मग. थंड लागत दारा खिडक्या उघड्या असल्या की गरम वाफर मारत.
हम्म. काण तु कुलर नाही चालू?
नाही ना पाण्याच बंद झालं आम्ही गेलो, की आमच्या कुलरलेच रोग येऊन जातं, काय होऊन जातं काय माहित.
काबदम पं पंपात काही कचरा किचरा अटकलं असल पाहायचं ना.
असंच व्हायचं ते आम्ही होत, ते आभी झटके मारायचे ते तर ते त्याच्यात खारे पाण्याच सारगीर बसलेला. चटकं मारलं गे मग आता ते वर जाधा द्यायचेे तर कुलर फेकून टाकून दिलेला होता, भंगारमध्ये द्यायच. बंगालमध्ये तर तो म्हणे भौजिक. किती बटनावरचा आहे, म्हणे तो रिमोट वरचा आहे, म्हणे रिमोट चालत. नाही म्हणे त्याच रिमोट भेटत नाही, की रिमोट चालत. असं काहीतरी म्हणत होते वाटत. त्याच्यामुळे म्हणे मग ते रिमोट नसल्यामुळे ते भेटत नसल्यामुळे बंद पडलाय म्हणे. म्हण मग चालू करायचा, पाहायचा कुठ तरी रिमोट जाऊ म्हणत मग त्याची मोटर. म्ह मग मोटर काढून घेतो, आम्ही आम्ही पाण्याची मोटर बी काढली त्यां मोटर. काढलेलीच होती आधीच साई ना.
हम्म.
आणि त्या आतली मोटर नसते काधी फॅनची.
हम्म हम्.
ते पण मोटर काढून घेतले मग यांना.
हम्म हम्म.
टाकूनच देणार आहे म्हणे तुम्ीही तर मग ते घेऊन आले ते टाकून. हम्म तशी तुम्ही टा तसे तुम्ही टाकून देणार म्हणे अशी टाकून देणार मा आम्हीच घेनताात तो जाउद्या.
हम्म हम्म.
हम्म.
बरोबर हम्म.
गाडी गिडी आणली असती म्हणेेत पण कुलरच नाही ला असता पण गाडीच नाही काही नाही वज कु नाही ना.
हम्म दौरो म
हम्म.
हमं.
आणि ज काय.
चालू होता तो फुल.
चालू होता म्हणे रिमोटच नाही, त्या ते रिमोट भेटत न्हता.
हम्म.
रिमोट नव्हतणे म्हणून मग टाकून दिलेलं.
हम्म हम्म.
काय हो मायले पसारा टाकलेला आहे तिने इतका पसारा टाकलेला आहे की बस. तर जिण्या्याखाली बकेटा बुकेटा टपर टाप.